हॅलो आवाज येतोय का
ब
काय करतय
अ काही नाही आता
अच्छा बाकी काय चालूय झाले का जेवण
काय नाही
हो का
हा पाऊस पडला का तिकडं हो
हो बापरे इकडे ते एवढा पाऊस चालू आहे झडच लागली
यार इकडं काहीच नाही इथं काहीच नाही काहीच नाही आबा हम्म हम्म बरं आलीच घ्यायला
इकडे पुण्याला तर म्हणत शाळा बंद आहे पावसामुळे
शाळा एवढं पाऊस चालू आहे तिकडं एवढा पाऊस चालूय तिकड.
हो ना.
हम्म.
तुला शाळा नाही काही नाही?
नाही आता, हो बाबा, हो. पहिले तर असं वाटत होता शाळा कधी संपते.
हम्म.
खायच मज्जा आता तर सुरुवात झाली. हो येतात ना जातच ना भेटायला आम्ही. येतात ना, भेटायला जातो कधी कधी. आता दहा तारखेला फ्रेंडचा बडे तर जाणार आहे.
सेंडॉ
हा
हो का
हा
कसा गे
काही नाही इकड काही नसतय. काय करतात, पन्नास रुपये घेतात आपल्याकडून. आणि एक समोसा देतात. हात एवढा ये बोटा एवढा समोसा आ छोटा, अजून एक क काय? हा अजून ते हे बाल, हा. बालुशाही छोटासा, बालुशाही, बस. आणि ते काय भाषण असतय, भाषण असतय.
कधी, हा.
नाही ते दुसऱ्या शाळेत कसं ते, कि जेवण असते, गाणे असतात, डान्स असते. असं असते म्हण सेड आपल्या इकडचे सेंड ऑफ हा.
म्हणून म्हटलं कॉलेज चांगलं बघ, कॉलेज मध्ये एनजॉय करू.
पप्पा करू देतात का दिदी?
पप्पा पप्पाचं म्हणं आहे तू कालच नको करू, तू क्लास कर, अन घरीच बस, तू क्लास कर आणि घरीच बस. हम्म.
हम्म, हम्म.
जे एन्जॉय करायच ते तू पायावर उभे रा मंग कर.
हो पायावर उभ राहा नाही राहत तो ना म्हण
हा, हम्म. काय? कोणता काय?
काय, कोणत्या आत्या, कोणत्या आत्याकडे?
आशा आत्या. चिखलीला गेलाय तो. हा, आता हा आता आम्ही चाललोत, नाही नाही तिथं कोणती आत्या नाही. आ आम्ही जाऊ आता दोन तीन दिवसांना.
ले
दोन तीन दिवसां जाऊ ते काहीतरी आमच्या देवाचं दर्शन करायचं आहे. हो नंद्रला न रे ना. काही नाही फक्त तीन दिवस एक दिवस आत्याकडे मुक्काम करायच हा बघू ना आता आत्याचा पोरगाततील त्या आत्याकडे का रे. आ त्या कारमध्येध्ये जाणार आहे दर्शनाला मग नंतर नांदुरला मगकाम करू आणि मग नंतर परत बीड हा. बस मग
कोणाचं ना
तिकडं कुठं अ ते अ. अं माझ्या आत्ता ज कोणतरी आहे मला नाही माहिती. तेवढा सार्थक दादा आहे एक. ते त्याचं लग्न झालं लव्ह मॅरेज, हा.
होता का ते.
एवढ, हा लव मॅरेज होत ना. नाही नांदू मला नाही माहितत मुज जेवढं त्याच्या मामाची पोरगी होती ती हा मला नाही माहितरी कुठ राहते काय. हा प्लस काढची आपलं बीजी हा हम्म.
चांग म्हणे तिच्या चेहऱ्याहून वाटतच होता तो लव्ह मॅरेज करणारे ह.
तुमयल तागतल सारतक दला क दादा कुल देवीच्या हा हा छकुल दचा हा
हो दे वास्त
तेच्याच हम्म. केलेला उ मर
अच् हा.
नाही रे चांगलं होतं ते चांगलाय दादा त स्वभावनं तो असा नाहीये जोगवण चांगला आहे तो हा.
हो का जाय आता तिच्या हातच्या पोळ्या घाजू
वहिनी चारचापोळाखव. काय माहिती त्याच काय तुटलं ना जेतच होतं ना म्हणजे. चालू होत त्या तर पाच वर्ष झालत तर ति. पोर्गीज बदलली म्हणून त्यां ना. पोर्गीज बदलले मग ते तुटून गेलं. असत.
बाई तुच हे झालं असेल तो तर मग
हम्म काही नाही वाटत ल
काय ब.
काहीच नाही वाटत तर बर काय माहिती. नाही त आता कमवते ना. कोण
हम् हम् तिने याच केलं होतं ह ना म ब्लाऊजच.
हा हा हा निकुदीच्या लग्नामध्ये
हम्म हम्म. हो आणि ही कधी करणार आहे आपली ते वा. वाशिमला. आपण तिचरी.
सुधिकक्षा दि. तर तिचं काय माहिती आता नाही माहिती. एवढं तिचं ने माहिती काय एवढं. कररीन जेव करायच तेव्हा. हम्.
हम्म ती म्हणजे तो दादा काय करत.
कोणता दादा.
रोशन दादा.
करणार होती हा.
रोशन दादा.
हमम. हो.
रोशन दादा का.
हा बोल ना हो.
रोशन दादा का तो बँकमध्येध्ये जॉब आहे ना तिची. बँकमध्ये जॉ जॉब करते. त्यालाही आवडत नाही ती ती अ त इकडे. कुठ ते रिसोर्टच्या तिथे जवळ काय असत ते. आपण यायचो तिथून नाम यायचो. वा हे वाशिमजवळच.
वाशिम.
काहीच तरी.
अशिमरी सोड.
काहीतरीच नाव आहे ते तर. रिसोड वरून अजून काहीतरी आहे ना वाटते मदातच. नांदुऱ्यावरून येत होतो तेव्हा एक घंट्याचा रस्ता.
नादू रो रोड नाही माहत.
नाही जाऊ ना मग मलाला माहिती. रिसोड हा जाऊ दे त्याचं नाव नेवराज. अ तू का एसबीआय वाटते एसबीआय.
एसबीआय मध्ये.
हा. आह हा.
होता का परीक्षा दिल्या होत्या का त्याने.
काय माहितीय मला कोणातच काही माहिती नाही माहिती आहे का दिदी.
साक्षी.
मग गोराचच काही वाईत नाही आणि व वाई आहे घर ना ते सुद्धा वाईत नाही. मग नाते सुुद्धा माहित नाही मग कालच पप्पाला विचारलं पप्पा सारखं. सातकदाहा कोण लागत म्हणला सातकदाादा काय सातकदाादा. राजदारचा मित्र आहे का म्हणला.
हम.
हॅलो म्हटलं राधाचा मित्र आहे का तर म्हणते अरे. अरे तो त्या आता जसा अ. जर त्या आत््याचा पोरगा आहे म्ह तो भ. चं म्हणे माझा ह्यो म्हटलं ह्यां मला माहित नव्हतं
मल फक्त एवढेच माहित हाय कारंज्याची माहितीये अजून अह बस रीस अह काय हे आता कुठं बाहेर निघतच नाही मी काही मला काही माहीत नही कुठं काय मल फक्त कारंज्याची माहिती आहे.
म आता सार्थक दादा चे काही गं घरी
चलली जाय
हा चालीन ना आता
होईन ना होईन हळु जाय
हाव पायता ना हम्म.
ती जास्त नशी अह वाटते हे कमी
हाईट नाही कमी हो आहे ना हाईट ना कमी ये ती
हम्म.
हम्म. हम्म अर्जून झालं जेवण? कोण दादा?
हो जेवण मग हा कधी गेला म्हटलं तो
तो काले दोन तीन दिवस झाले
हा. बाकी एवढ्याच कुठं फिरायला गेली नाही? तू उन्हाळ्याच्या सुट्टी
हो ना हो ना, फक्त उन्हाळ्यात सुट्टीत मी गेले अशीन संभाजीनगरला. मलना लयी फिरायचं होतं. इकडे जाऊ म्हटलं, आता पेपर संपले की संपले. तिकडे का, काही नाही घरात बसलो. कुठे नाही, फिरायला गेलो फक्त घरात बसून
व्हाट्सअप गेले ते का?
कुठंस नाही गेलो, आम्ही कुठंस नाही गेलो. बाहेरच नाही निघालो आम्ही त्या घराच्या, हं मले यायचं होतं माहितीये का, असं फिरायचं हो म्हटलं आता दहावी संपली मस्त, जाऊ कुठं तरी पण आईन कुठं नेलंच नाही.
आपण मा याची प्लॅनिंग करत आहे येशील तर येजो ना इकडे.
हो, म्मीला विचारुण बघू. माझं तर कधी होतच नाही मी कुठे येतो.
हा.
काय मी ते आता या महिन्यात नाही तर मग पुढच्या महिन्यात तर.
हा, आता मी तर दोन वर्षाची
मग काय आठवड्यात येईल म ते जर झालं.